हॅलो! हा हॅलो! आवाज येतोय का तुम्हाला,? अे. हॅलो!
हॅलो!
हा येतोय का आवाज तुम्हाला?
हो येतोय आता.
हा हा हा येतोय ना हा हा हा बोला.
हो बोला काय म्हणते तमच्या इकडे बघण्यासारख काय?
हा काय म्हटल अस.
काय?
आमच्या इकड बघण्यासारखं म्हंटलं अस तर आहे कि हो आपलं रामलिंग. मंदिर आहे म्हणजे रामलिंग मंदिर. अ महादेवाचं देवस्थान आहे हा महादेवाचं देवस्थान आहे तिथं आणि छान आहे म्हणजे असं डोंगरात आहे आणि छान आहे बघण्यासारखं ते. तेथूनच जवळ अं आपलं बाहुबलीच हच अं जहाज मंदिर आहे. म्हणजे अ ते हा म्हणजे. ते असं जहाज जसं जहाज असते ना तसं सेम मंदिर बनवले. आणि अ हा आणि त्याच्यामध्ये ते देवस्थान आहे देवाचं. अ छान आहे बघ असं छान केलं.
इथून देवीचं मंदिर लांब असेल ना तुम्ही राहता तिथून देवीचं मंदिर लांब असेल.
लांब म्हणजे का थोड एक तासा एक तासाभरात जाऊ शकतो आपण. एवढ्या ह्याच्यावरती आहे पण. छान आहे बघण्यासारखं आणि आता या पावसाळ्याच्या दिवसात वगैरे. मग एकदम भरपूर झाडी वगैरे पण झाडी वगैरे ते पण आहे तिथं. आणि छान आहे बघण्यासारखं अस.
अच्छा नाही ऐकू न कोल्हापूर मध्ये पण का मग?
नाही व्हय. बघण्यासारखी खूप ठिकाण आहे तिथं आपलं ते म्हणा किंवा आप ज्योती जोतिबाच ते देवस्थान बघायला. तड पण छान आहे तिकड जाताना दोन तीन होतात दिव ती छान आहे त परत इकड कोल्हापुरात. प्रॉपर म्हटलं असत तर रंकाळा, अंबाबाईचं मंदिर ते काय. तुम्हाला ऐकून माहितच असेल अंबाबाईचं देवीचं.
हो हो ते माहितीय मग ऐकून बघायला येत अजून तिकडे कधी.
नाही बघायला तरी काय नाही खूप छान आहे एकदम म हम् छान आहे असं बघितलं ना की. असं मन भरून असं येते इतकं छान वाटतय ते.
आणि देवीच्या देवळात कुठे जा.
हो आणि तर जवळपास म्हटलं तर मग नरसुबाची वाडी आपली. ती पण छान आहे तिथं. तिथं गेल्या स की हा नदींचं दोन तिथं स. नरसोबाच्या वाडीवरती दत्ताच देवस्थान आहे आणि दोन नदी संगम झा तिथ हो आणि त. तर पण बघण्यासारखं ते छान आहे.
हा ते पाहिलं नरसोबाच्या वाडी तर पाहिला आम्ही पण बाकी तिच्या ठिकाणा बघायचे आ.
राहिलेच का नाही खूप छान आहे ते कधी तर आला तर बघा आहे. बघण्यासारखे आणि छान असे देवस्थान आहे ते आणि आपलं अकरा मारुती. केला असला तुम्ही का नाही कधी केलं.
नाही नाही कधीच नाही अजून.
एक दोन तीन मार दोन जी मारुत आहेत ती पण इकडेच आहेत. एक मनपाडे गावामध्ये आणि एक पारगाव मध्ये हम अशा दोन ठिकाणी जवळ जवळच गाव आहे ते. ती देवस्थान ती दोन आहे तीकडेच भागातच बघ अस म्हणजे वेळ काढून. जरी अस बघायचं म्हटली तर ही देवस्थान छान आहेत.
हम् नाही बघायच खूप इच्छा आहे हो पण काय होतच नाहीे बघण,
छान असं हो, मन एकदम असं निसरम मिळते आणि परस असत. त्यामुळे एकदम मन पण रमलं जाते
हा.
आणि मग काय खाण्याचं पिण्या खाण्याचं हम्.
ऐकून आहे भरपूर पण असं बघण्याचा योग अजून आलेला नाही आम्हाला.
अजून हल्लाच नाहीये का सेम तसच आता आमचं पण माझं पण झालंय तिकड मुंबईच्या भागातलं मी. सगळ्या गोष्टी आम्ही मोबाईलवरती किंवा ह्याच्यात असं बघूनच माहित आहे पण जाण्याचा कधी तिकडं योग नाही आला म्हणजे तिकडं कोण असं आपलं कसं नातेवाईकोण तर असलं तर आपण जाऊ शकतोय पण तिथं कोण हा, तिकडं कोण नसल्यामुळे कधी जाण्याचा योगच आला नाही सोडा तिथं पण, पण ऐकून माहित आहे कि बाबा हे फेमस ते फेमस आणि जास्तीत जास्त ऐकून जास्त तिकडचं जीवन असंं धावपळीच जीवन आहे तिथलं हा असं हे पण ऐकून माहित आहे मला
रात्री रात्रीची मुंबई जागी असते म्हणतात ना ते हो त्यांना की हम्म कधीही या तुम्ही कधीही या मुंबईला तुम्हाला कधीही या ऑटो पण भेटणार, रिक्षा पण भेटणार
होय काय
नारो
बारानं चोवीस तास
हम्म तेच ना
खरं मं असं ना म्हणजे ते तर धावपळीचं जीवन आहे बरोबर आहे पण असं हं एकमेकांच्याकड लक्ष देतं नाहीत माणसं तिथं पण म्हणतात बं असं म्हणजे ज्यांच्या त्यांच्या हा म्हणजे व्या भात असं हे झालेल असतय म्हणजे आता कसं म्हणजे इथली कोण कोण गेलेले त्यांच्याकडून आता समजताना बोलतात की बाबा नाही इतकी ती माणसं धावपळीचं म्हणजे इतकं कसली धावपळ की ती माणसं एकमेकांसह बोलू शकत नाहीत सम समोर एवढ्या गडबडीत आणि एवढ्या धावपळीत असत्यात तसं नाही आमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कसं किमान हे जेवलं काय खालं काय हे तरी विचारत्यात इतकं तरी हा हा गडबडी कितीपण असू दे हा काय काय कराय चाललासा किंवा जेवलासा काय हे दोन प्रश्न तरी ठरलेले असत्यात इथं
बरोबर बरोबर फरक पडतो गवचा आणि मुंबईचा फरक पडतो
पडतो होय होय
हम्म
ते कामामुळे व्यापरलेले असतात, त्याच्यामुळ ती जरा असतात सोडा हे हा धावपळीत असल्यामुळे ती थोडीशी असतात हे पण हम हो खाण्यात म्हटलंसा तर म काय कोल्हापूरच्या ए टू झेड डिश तुम्हाला तरी ऐकून माहितच आहेता सगळ्या फेमस सगळ्या फेमस होय कठलीही मला नाँनव्हेजची असो, व्हेजची असो अशा सगळ्या झणझ णीत आणि एकदम डिश सगळ्या खाल्लं कि वाव आणि आणि आम्हाला हे बाहेरचे पदार्थ खाताना थोडं मिळ असं जरास मिळमिळत वाटतं आम्हाला ही. तिकडची सवय लागल्यामुळे आपली.. अशी कोल्हापुरी खाऊन काय ते?
घरी पण तुम्ही, भाज्या वगैरे झणझणीत
हा मं तसचं की. आपल घरच्या घरी पण जेवण वगैरे. म अस म्हणजे झणझणीत म्हणजे, खूप अस तिखट अस नाही पण, अस हा, अस एकदम चमचमीत खायची सवय लागलेली. हे ते अस.. हा.
ते तर आहेच.
भागानुसार फरक पडतोय म्हणतात, ते खरं पण हा. ते जसं आपण दुसऱ्या सिटीच कधी नाही टेस्ट केली त्, यामुळ ते जरा वेगळं वाटतं, सोडा आपल्या जिभे वरती.
हम्म.
पण असं सगळी म्हणतात, की बाबा हा, नाही कोल्हापूरच जेवण एकदमच हो, सगळ्यांच असतय हा, हो सगळ्यांच असत तस.
हो. ज्या त्या भागात हे असत ना, ओ प्रत्येकाच.
होय होय होय.
हम्म हम्म. बाकी काय म्हणताय अजून कोण कोण असत?
काय म्हटलासा?
घरी कोण कोण असत म्हटलं.?
घ घरी आ मिस्टर, मी, दोन मुली. ह, असतय ते. चौघजण आम्ही, इथे चौघ असतोय, गावी सासू सासरे
गाव कस आहे
गाव माझं इकडं गारगोटिकड माझं गाव प्रॉपर इकडं. आन, कोल्हापूरच्या भागात मिस्टर कामाला असतात.
अच्छा हो, आमच्या सारखंच मग जॉब साठी बाहेर गावी. हम्म
हो म आपल, काहीतरी आपल हा. सण असत्यात ना ग दिवाळी. दसरा, गणपती अशा दिवसातनी मग गावी जात. तुम्ही, त्या दिवसात एक, दोन- तीन, दोन -तीन दिवस हा जातोय. सासू सासऱ्यांच्या सोबत एन्जॉय. होय होय. त्या दोन, तीन दिवसात जाऊन मग तेवढंच येतोय. हा
पाऊस चालू झाला, परत आमच्याकड.
हो ह झालं चालू. इथं पण तसच आहे, थांबून थांबून चालू हाय. पाऊस मगा पा -म्हणजे जातो येतोय, जातो येतो असं चालू हाय. जरासा पडतोय पाच मिनिटं, दहा मिनिटं जातोय.
बरोबर बरोबर.
चांगलंच. बऱ्यापैकीच पाऊस पडलाय आठ दिवसात त्येनं महिन्याची पूर्ण पावसान भरून काढल्या सगळी. हो. खूप पडाय चालूय त्यो.
हम्म.
तेवढं शेतकऱ्यांच्या साठी चांगलंय. पण अ जे नदीकड वगैरे आहे धरणांच्या कडेले त्यांच्यासाठी जरासं
बरोबर बरोबर
जरा धोक्याच हे नाही तर शेतकऱ्यांच्यासाठी गरजेच हा पाऊस पण
ते तर आहेच
जितका पडेल तितकं उलट चांगलंय पुढं भविष्यात उन्हाळ्यात मग पाण्याच्यात हे येत नाही येत नाय तर मग आत्ताच नाही पडला तर मग पुढे अवघड होतंय सगळं
बरोबर हो हम्म
म आणखी काय तुमचं काय चालूय म आणखी
बाकी काय नाय ओ बरंये सगळं आपलं हेच आता चालू केलंय कायतरी कॉलेज मी आज पहिल्यांदाच कॉल लावलेला ना म्हणून तर प्रॉब्लेम येत होता मला
थोडासा काय हा नाही नेटवर्क इश्यू श्यू चालूय ते म्हणजे कस व्हालंय वातावरणामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय हा त्यामुळ तसं होतय कुठं मधून मधून नेटवर्कचा इश्यू चालूय त्यामुळं होतय तसं एवढं काय नाय जरा क्लायमॅक्स आणि व्यवस्थित झाला की परत आणि व्यवस्थित होतय ते
होतय बरोबरय हम्
काम होतय नंतर होतय व्यवस्थि
हम्
तुम्ही कधीपासून चालू केलंय
हम्म माझे पण अ जास्ती नाही थोडेच कॉल झालेले हायती जास्त नाहीत व्हायला म्हणजे तसं मी फॉर्म भरलेलं होता मध्ये आता त्याच्यानंतर मग ते काय कॉलचं ते फॉर्म माझा सबमिट होऊन वगैरे मग मला यायला ते दोन दिवस जातात दिवस हा त्याच्यानंतर मग ते कॉल्स वगैरे आता चालू झालं नंतर पण ते आता हम् काहीतर दहा कॉल तरी किमान व्हायला पाहिजे असं टाकलय पण समोरून कोण बोलणारय हेच काय कळणा झालय म्हणजे ते असं बोल्या शिवा हा म्हणजे डायरेक्ट तरी कुणालाच फोन तरी कसा लावू शकत नाहीये असं झालं हा मग ते मी अ तुम मच्या असं विचारलं ना तरी पण मग असं कुणाल तर मग विचारून असं फोन लावायला लागायला लागले असं कोण आणि काय तेच लक्ष क्षात इना माझ्या पण ते पटकन हा हा.. तेच तर झालंय सगळं
एकदा आपल्याला माहित झाल ना एकदा कॉल चालू झाले का एकमेकाला कॉल करू शकतो
हा म्हणजे हा तेच झालंय सगं
माहितीय ओ तर जरा प्रॉब्लेम येणार आहे
होय होय
हम्म
त्यामुळं ते नेमकं कळना झालंय काय ते
बरोबर
तुमचा फर्स्ट मम् पहिलाच कॉल का हा
हा पहिलाच कॉलय
हा हा हा हा
हम्म